हॅ
बोल
हम्म
रेसिपी सांगू तुला
होओके.
एक एक मिनिट थांब सांगतो. कशाची पाहिजे.
कशाची पण तुला जाणवलं जाय म्हजे
एक्सपर्टला फोन केल्याबद्दल धन्यवाद.
ब
एक मिनट थांब कशाची सांगू? हं
बम्
तरको खण्या ख हा इमेजेस इमेजेस नकोय आपल्याला अेस हवे अयसबी हम्म पहिला साहित्य काय काय लागतंय ऐक, आपल्याला कशाची सांगाय लागुले माहित आहे. मसाले भात कसा करायचा सांगणार आहे. म तेला पहिला तांदूळ एक कप घ्यायचं बासमती घेनंतर कोमल कुठलं पण घे तुला आवडल ते, भाज्या एक दोन कप कुठलं कुठलं बटाटा, मटार,
अ प नोट रेस्पाॉडीिंगे
का
काय माहित नाही. क्लो क्लोज ॲॅप आणि वेट काय करायचं मग, वेट करतो बोल
मग मी काय सांगलो बटाटा टा मटार आणि फ्लावर, गाजर मी सगळं घ्यायचो.
हम् हम्म ह
आता काय करू पप्पा फोन वर बोलत अससल्या की त्यांनी हो. अवघडच आमच्या घरात बोलणं म्हणजे
रच माडिक
जातो थांब नाही नाही मला इथे घरात नाही गेलो घरात नाही कोणाला म्हत बघतो पहिला
झालं काय
हम् बोल हॅलो ऐकू यालय दुसरं ऐकूल काय बाहेरच आह
नाही बोल
हम् मी काय सांगाल तो तुला ह्ह्ह
रेसिपी
खडे मसाले कोणतं घ्यायचं माहितय तमालपत्र लवंग मिरी दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची हे सगळं घ्यायचं साहित्य सांगाल मी फोडणीसाठी दोन चमचे तेल घ्यायचे च आणि एक चमचा तूप आणि इतर साहित्य कोणतं असेल तर छोटा कांदा टोमॅटो
ए असं काही पुस्तकात वाचल सारखं वाचू नको
मगस कस सांगू सांग बरं बाई आल्ल लसणाची पेस्ट एक लागत्या आणि मग मस फोडणी घालताना आपल्याला कोणतं साहित्य लागते तर मोहरी लागत्या अ जिरं लागतात हिंग हळद लाल तिखट हे सगळं लागते आणि त्याच्यानंतर मुख्य मसाला गोडा मसाला मिळतोय माहतीय काय तो अ ते ब्राह्मणांच्यात घालत नाही काय पप्पाास नाही आवडतोय गण तो मिळाला तर छानच लागते मग तो एक पाहिजे गोडा मस् चला एक चमचा भर लागेल आणि कोथिंबीरतेच ते सगळं आणून ठेवू बाजारात म
हम्म
त्याच्यानंतर आता करायचं कसं बघ तांदूळ धुऊून घ्यायचं स्वच्छ धुून घेतल्यानंतर दहा मिनिट ते साईडला ठेवायचं
हम्म
तर आता भात लावणारच म्हट कुकरमध्ये फोडणी घालायला लागणार मग कुकरमध्येध्ये तेल आणि तूप गरम करायला दोन चमचे टाकायचं एक तेल दोन चमचे आणि तूप एक चमचा टाकायचा त्याच्यानंतर गरम झालं की त्याच्यात मोहरी जिरं हिंग खडे मसाले घालून भाजून घ्यायच माग त्यात कांदा घालून अस जरा असं गोल्डन गोल्डन ना पण नाही असं गुलाबी गुलाबी होते माहितीय काय? जरा सं भाजल्यावर... तस भाजून घ्यायचं परतवायचं मग त्याच्यानंतर... त्यात घालायचं आलं लसूण पेस्ट.... आणि टोमॅटो.... मग ते परतून घ्यायचं मऊ पर्यंत... मग त्याच्यानंतर.... आपण ज्या भाज्या घालणार होतो माहितय बटाटे वटाणा.....
हा
भाज्यात घालायची च्या मग त्याच्यात अ काजू पण घातलं तरी चालत.. ते हळद तिखट आणि गोडा मसाला हे सगळं घालायचं.. आणि दोन मिनट चांगलं परत... तुन घ्यायचं आणि मग मग आपण खर तर पहिला सांगायला पाहिजे हुत हे... अ हे आपलं... कांदातेन घालायच्या आधी तू गरम पाणी ठेवायच दोन कप उकळायसाठी....
ह ब....
त्यात घालायला ग गार पाणी लगेच घालायचं नसते...
हम्...
मग गरम पाणी गरम पाणी दोन कप घातल्यानंतर मग... कुकरच झाकण झाकून ठेवायचं...
हम्...
भात घालून.. अ दोन शिट्ट्या काढून भात शिजवून घ्यायचा... तांदूळ तांदूळ..
काय कर..
आणि कुकर थंड झाल्यावर भातावर... साजूक तूप घालायचं कोथिंबीर... घालायची.. खोबरं खिसलीस तरी पण छान लागतय...
ह हा...
हात घेऊन मस्त पैकी खायच.... आणि तुला जर मग.. अ नुसतं भात खाऊ वाटत नसला तर मग... टोमॅटोची अ काय ते सार ग... ते काय तुला येतंयच की....
करतो ग मी..
हम् टोमॅटोच सार क स करतेस.
चार पाच टमॅटो घ्यायचे.
हम्म...
िय के तरी त्या टेस्ट नाही तेला म्हणून..
हम्म हम् हम्म
ठीक आहे.. आणि मग फोडणीला अ कढाईमध्ये... तेल जिरं मोहरी टाकून घ्यायच..
हम्म..
त्यानंतर चिरलेला टोमॅटो
हम्म
आणि तो एकदम असा आपण मिक्सरला लावत त होत नाही पण एकदम शिजल्यासारखं होतय
हम्म
मीठ हळद टाकायचं थोडा वेळ परतायचं आणि चटणी घालायची तिखट आणि गुळ घालायचा गुळ घातले की कस टोमॅटो जी आमटी ती हे लागत नाही आंबट गुळ घातल्यानंतर
हा
आणि शेंगदाण्याच कूट घालायचं
हम्म
आणि पाणी घालायचं मग तू मसाला पण घालू शकतो दुस्याच्या मी मसाला घालत नाही मसाला तुला म्हणजे एकदम दाट पाहिजे असं लामटी तर मग जिरं तीळ आणि खोबरं आलं लसूण मिरची झाले पण मसाला करू शकतो त्या ह मसाला तेलात घालून तो पूर्ण व्यवस्थित भाजला कचा वास यायला नको त्याला व्यवस्थित भाजून मग टमॅटो भा पुरी पुरी घालाय टमॅट मिक्सरला लाऊन चटनी मीठ फराळाचं घातलं की मग हा का मी आमटीपेक्षा टोमॅटोची चटणी जास्त करतोय चपाती सोबत खायला
खरं भात सोबत हेच पाहिजे की आमटीत छान लागते की
हम्म
आणि त्या आमटीत आमटीत आणि त्या आमटीत शेंगदाण्याच कुट ही पाहिजे
हम्म
तर छान लागते ते नुसत खाऊ वाटत नाही तेच की त्याच्याशिवाय चांगलं लागतच नाही ते
नाहीतर मग पापड घ्यायच भातासोबत
हम्म पातळ पाहिजे ते पण
उडदाचा पापड आणि मी परवा मसाले मी परवा मसाले पापड केलेले
मसाले पापड कसा
आपण हॉटेलमध्ये खातोय तेे मसाले पापड स्टार्टर
विकत आणलेलीस काही
केलेलं पापड अस उडदाचे पापड घातात आपल्याला
हम
ते तळून घ्यायचं आणि त्याच्यावर मग टोमॅटो बारीक कापलेला कांदा
तस होय मला वाटलं तू केल तीच मसाले बाप्पा, पडतयार घरात,
नाही नाही पापड तळलेलं त्याच्यातच ते सगळं घालतात ना? हाॅटेल मध्ये पण हम् हम्म, आणि अं हे आप चाक मसाला, किंवा पेरी पेरी मसाला, ते घालून शेव घातलेलं लिंबू पेळल्यावरती चटणी मी ज घालायचं. सेम डिकटो हॉटेलसारखं होतंय.
होय पेरी पेरी मसाला आता कुठण आणू खर मी,
दुकान मिळतोय की, छोट्या पॅकेट आहे. आणि फक्त ते लागगे, लागच खायला पाहिजे, नाहीतर पापड ओलं होतं.
हम्म होय ते टोमॅटो आणि कांद्यामुळे होतच नाही.
होय,
अजून बोलालेत ब पप्पा,
हम्म हम्